काय चालू आहे आपलं, काय काही नाही, भाई तू सांग, तू काय करताय?
काही नाही भाई.
हाव का काय मग? काय नाही बा, काय फालतू असं वाटते, इंजिनिअरिंग घेतली काय, पेपर गिपर चालू आहेत काय? काय नाही राव, एवढे मोठे सब्जेक्ट, एवढं मोठं सिलेबस, प्रॅक्टिकल राह बास असं वाटते, इंजिनिअरिंग घेऊन पुरं बर्बादीश चुनली विना कारण घे काय लई खराब हाल चालू आहे, इंजिनिअरिंगचे सिलॅ इंजिनिअरिंग घेतली काय हो, एवढा वर्षाचा ओल्ड सिलॅबस. काय, तो चेंज नाही होऊ राहिला, सिलॅबस कम्प्लीट करा सेवंटी फाइव पर्से अट अटेंडन्स पाहिजे, मिड एक्झाम द्या, एंड एक्झाम द्या, प्रॅक्टिकल एक्झाम द्या, प्रॅक्टिकल ही करा. अन अ पाहिलं तर स्किल काही भेटूनच नाही राहिले त्याच्यातून.
हा, का.
अच
आता तर इंजिनिअरिंग असं झालं की प्रॅक्टिकल नॉलेज कमी आणि थेरॉटिक कल नॉलेजच जास्त राहते, त्यांचे असाइमेंट राहीतात आणि रोज का अटेंडन्स पण पूर्ण पाहिजे त्यांनला. आणि प्लेसमेंट झिरो पर्सेंट. आणि वीऊअ त्यांचे क्वी इंजिनिअरिंग कॉलेजची फी पण खूप वाढलेली आहे.
हाव ना, एवढी मोठी फीज भरा, फी भराच्या वेळेस म्हणतात एवढे मोठे वादे कर आता प्लेसमेंट हे देणार, ते देणार. असं प्लेसमेंट देऊ, फीज एवढी मोठी राहते, आपुण ही असं भरोसा करतो इंजिनिअरिंग कॉलेजवर. की बा, आता इंजिनिअरिंग करायची हाय, पैसे गिसे भरू बा, प्लेसमेंट भेट णारा पण नंतर असं माहित पडते बा, . एक एका एका वर्षाले पंधरा पंधरा लाख स्टुडंट पास होऊ राहिले, त्यातले फक्त दहा पाच परसेंडच लागू राहिले. आता हे तर खराबच हाल चालू इंडस्ट्रीचा, म्हणजे त्यात बी आता ब्रांच घेण्याची ब्रांच ही चांगली घेतली तर जॉब हाय, नाही तर आजकाल तर सी एस ई आयटीला जॉबच नाही आहे, तू कोणच्या ब्रांच मध्ये आहेस?
आ, मी सी एस ई मध्ये आहे, माझं तर अशी ब्रांच आहे की अ, त्याच्यात प्लेसमेंट लागणं सध्याच्या अ, कंडिशन मध्ये खूप हे आहे. कारण सगळे सी एस अन आयटीच चूज करत आहे, सगळे याव ए आय टी फील्डमध्ये येतंय, तर जॉब लागणं मुश्किलच आहे.
ते तर
कॉ कॉलेजचं पणं असं आहे की प्लेसमेंट जे कांहींच नाहीं आहे आणि फी फी तरं खूपचं घेतंय ते प्लेसमेंट च्याणावां वरं कांहींच नाहीं आहे
ते तरं कायं एवढे मोठे सब्जेक्ट राहतांता आपले किती सारे सब्जेक्ट राहतांत आपलं यां बिनकामांचे थेरटिकलं सब्जेक्ट जास्तं आहे प्रॅक्टिकल नॉलेज दिसूं नाहीं आलें हां हरं ब्रांचेस एवढ्यां साऱ्यां ब्रांचेस आहेतं मेकॅनिकल सिव्हल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक तेले पांय प्रॅक्टिकली जास्तं शिकवतां बाकीच्यां बँकले सीएसी आयटी आपणं घेऊंन असं जसं आपल्यांला थेरेटिकल शिकवतांत कायं हरेंबली जातं हरं सेम पांच सहा सब्जेक्ट राहतांता तिचे पेपर द्यां प्रॅक्टिकल द्यां आणि सॉफ्ट स्किलच्या नावानं कांहीं स्किलचं नाहींत आपल्यां कांहीं हम्मं
मी तरं सी एसई मध्यें असे यांमुळे ऍडमिशन घेतलेते कि खूंप राहणांर म्हणूंन पणं संध्या तरं पूर्ण कोरं ब्रांचवरचं कोर ब्रांचला जास्तं स्कोप आहे तरं प्लेसमेंट लागणं तरं कठीणं चं आहे प्लेसमेंट सांठी कॉलेज वरं डिपेंड रांह नाहीं लांग आपल्यांला स्वंतः कॅमपस ट्रायं करां लागणारं.
मंग कायं आंता आंता मीनीच्यां कॉलेजमध्यें ऍडमिशन घेतले इंजिनिअरिंग सांठी तरं ते सेव्हंटी फांय पर्सेंट अटेंडन्स कंपल्सरी आहे त्यांनंतर रोजं कॉलेजले जांच लागते. अटेंडन्स कमी झालीं तरं बसूं देतं नाहीं ते एक्झांमले. त्यांनंतर हरं सेमिस्टरले हरं हरं म्हणजे हरं सेमेस्टरले ते आपलां प्रोजेक्ट बनवांस लागते आंता फायनल इयंर मध्यें फायनल इयंर मध्यें मलां आपलां प्रोजेक्ट बनवांस लागते. कायं आंता ए आय ई मेल - प्रोजेट बनुंराला फायनल इयंर मं तूं तूं कायं बनुं राहिलां इंजिरंगचा फायनल इयंरचां प्रोजेक्ट?
हम्मं
बरं
माझां कायं अजूंन डिसाईड नाहीं झालां मी माझ्यां एकां मित्रांला इ विचारलं की प्रोजेक्ट देशील कायं तुझां? तरं तो देतो म्हणे आंता कायं माहित अजूंन आम्हांला गाईड असाईन नाहीं झालं नां. गाईड असाईन नाहीं झाले गाईड असाईन झाल्यांवर डिसाईड होणारं की कोणंता टायटंल सिलेक्ट करायचां.
ते तरं आहेचं आपले सेव्हंटी फाईव्ह पर्सेंट अटेंडन्सचे जनंक कायं झालं आपल्यांला आपलं स्वंतःच्यां इकडे फोकस नाहीं करतां येऊं राहिला आपल्यांला कायं करां करांयलागुं राहिलं कॉलेजलां जायंलागुं राहिल आणि कॉलेज मी जाऊंन आपले तेचं म्हणजे त्यांच्या इकडे लंक्ष द्यावं लागुंराहिल आपल्यां आपल्यांच्या जे स्किल आहेतं आपणं स्वंतः आपल्या टाईमने देऊंत स्किल डेव्हलप नाहींऊ राहिला कॉलेज जाऊंन तरं खुसं नाहीहिलांय पणं स्वंतःलां टाईम नाहीं भेटुंराहिला. किंवा स्किल डेव्हलप करां म्हणूंन ते इंजिनिअरिंग घेऊंन असं वांट की फालतूं गुन्हां केलां त्यां वेळी घेतलं असतं पुरंल असतं. बाकी तुले कोणंकोणंते सबं कोण-कोणते सब्जेट होते मग? या समला मागचे सम ला कोण-कोणते सब्जेक्ट होते इंजिनिअरिंगचे?
मागच्या सम ला तर मला
हम्, म बी, डी, होता बिग डेटा एनलिटिक्स आणि अजून अं ए एन्वयरमेंटल म मॅनेजमेंट होता, आणि अजून अं अजून आता कंपायलर डिझायनिंग आणि अजून अं अजून तर अं आठवत नाही ये, लेका. मागच्या सेमचे, अं
अशे सब्जेक्ट देऊन तुले आता नवीन टेक्नॉलॉजी येऊ राहिली ये त्या टेक्नॉलॉजी बद्दल सिलेबस मध्ये काही नाहीच देऊ राहीले. आता ए आला एच्या बद्दल काय, फक्त ए आय म थेरटिकल देऊन दिला प्रॅक्टी कल नॉलेज काही त्याच्याबद्दल ए आय का असते, का नाई? त्याबद्दल काही आपल्याला शिकूच नाही राहिले, त्यानंतर एवढं नवीन- नवीन टेक्नॉलॉजी येऊ राहिला, सिल्याबस एवढा ओल्ड झाला आपला कि बस वर्ष पासून तो सेम सिलेबस् राहाते ना आपले ग्रोथ हुं राहिले अन् स्किल काही डेव्हलपं इंजिनिअरिंग घेऊन असं वाटतंये
इंजिनिअरिंग मध्ये तो सिलेबस बदलला पाहिजे किंवा थोडाफार बदल
अरे ते आम्हाला तर हे युनिव्हर्सिटी मध्ये ते ओ ओपन इलेक्टिव्ह, आणि प्रोफेशनल इलेक्टिव्ह ते पण सब्जेक्ट एक्स्ट्राचे देत आहेत. आणि ब्रांच रिलेटेड अं ज्यांच्यावर, ज्यामुळं आपल्याला स्किल डेव्हलप होईन ते तशे सब्जेक्ट तर बिलकुलच नाही आहेत.
तेच हाय आम्हाला बी असं हम् आम्हाला सब्जेक्ट द्याला ते एन्व्हायरमेंटल स्टडी आपण ए आय डी एस वाले आहो आपण नाही सी एस सी वाले, आय टी वाल्या आपल्याला सब्जेक्ट कशे पाहिजे कोडिंगच्या सर्वात जास्त करून, त्यानंतर आपलं कोडिंग, प्रॅक्टिकली आपला घेतला पाहिजे कॉलेजमध्ये. ते इंजिनिअरिंगचा सिलॅबस थोडा खराब आहे, की आपल्याले ते सोडून बस थेरी वाचा म्हणते, पेपर द्या म्हणते, प्रॅक्ट प्रक्टिकल द्या बस झाला, त्या मागचा गोष्ट अशी ये इंजिनिअरिंग घेऊन आसं वाटते, पुर्ण लाईफ बरबद जॉब नाहीयं दादा, आता रेसिझम एवढ झालं आहे इंडस्ट्री मध्ये जे इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहे त्याना जॉब नही भेटु राहिला. दरवर्षी इंडियामध्ये त आता बिलकुल फोकस नाही राहिला आहे इंजिनिअरिंग साठी. हे इंजिनियर आता एवढा त्यामध्ये इंजिनिअर ला एवढं खाली पाहतात कारण की जॉब नाहीत.
हा, हो. काहीच व्हॅल्यू नाही आहे इंडियात इंजिनिअर साठी. कारण ए सगळे जर इंजिनिअरिंगच करतील, तर काय स्कोप राहणार? तर काही इतर अशे जॉबलेस आहेत कितीतरी तर
मंग असं एखाद्या आय आय टी. मध्ये इंजिनिअरिंग केली असती, एम आय टी मध्ये इंजिनिअरिंग केली असती किंवा चांगल्या कोणत्या मोठ्या कॉलेजमध्ये जाऊन इंजिनिअरिंग तर कसं प्लेसमेंट झाली असती, पण काय आपल्या कॉलेजवाले भंगार. ते इंजिनिअरिंगच्या नान पैसे जमा करून घेतात, सत्तर ऐंशी हजार, एक लाख आणि बस, मग काय? फक्त फालतूपणा करतात हा दुसऱ्या तिकडे गोष्टीत पैसे टाकतात, प्लेसमेंट आणत नाही कधीच. ते म्हणूनचत इंजिनिअरिंगच्या ना सखे, की काय कसं केलं काय? एवढी मोठी गलती केली.
हो आणि हे पण रिग्रेट होते की, आपण अभ्यास केला, आपल्याला एग्रिगेट चांगला असत तर अजून चांगलं कॉलेज भेटल तर
हा ना. आणि प्लेसमेंट फोकस करावं ते म्हणता, तुमचं पॉईंटर मेंटेन करा. आता इंजिन, हर सेमले सब्जेक्ट होते एवढे सारे, रिझल्ट लागते हर इंजिनिअरिंग चे हर सेम किती असतात? चार वर्ष, आर् सेम असतात. इंजिनिअरिंग करायचे आहे तव. आठ सेम म्हणजे, हर सेम म्हणतात तुम्हाला पॉइंटर मेंटेन करा लागेना. सात च्या नंतर सी जी पी मेंटेन लागीन आता हे त्याच्या वेगवेगळ्या रूल्स अ रेग्युलेशन आहे. ते फॉलो करावे लागते आपल्याले.
अरे माझा तर डिप्लोमा पण झालेला आहे. त्याचे सहा सहा सेम आणि इंजिनिअरिंग चे सहा सेम, असे तर बारा से सेम आणि स्किल तर झिरो ते अं मिळत. कॉलेजमधून, स्किल डेव्हलप हो च नाही. सगळे थेरॉटिकल वरच फोकस आहे कॉलेजचा तर.
मग काय तर आता तीन वर्ष डिप्लोमा करा तीन वर्ष इंजिनिअरिंग करा. पुरं सहा वर्षापासून त्यात आपण स्किलच्या पण काहीच नाही आपल्या याच्यात. पण काय जॉब घे प आता, जॉब घ वेळ आली तर असं झालं की, जॉब नाहीयेत आता. स्किल ही नाही आहे.
हम्म, हो आणि पण जे कंपनी येतात, त्याने त्यायले पण चांगलाचअ स्किलवाला अ स्टुडंट लागणार ना. आणि कॉलेजवाले काही प्रिपेअरच नाही करू देतील तर, काय कसं जमणार?
ते तर हायच. कसं हाय? आणि तसं बी आपल्याला आता स्वतःच्याकडे लक्ष देऊन, स्वतःच्या स्किल स्वतः डेव्हलप कराले लागेन. कारण की इंजिनिर कॉलेज मध्ये जर भ ठेवला ना आपण इंजिनिअरिंगच्या, तर मग आपल्या स्किल काही डेव्हलप नाही होते. स्वतः आपल्या तेव्हाच काही होत नाही एकदम बाकी तू, तु काय तू कोणच्या कोडींग स्किल तुला कोणकोणत्या कोडिंग्स केल्या म्हणलं? ब्रांच एंडिंग ते सी एस सी है ना?
हाव. माझं तर फायनल इयर आहे, मी डी एस सी शिकताव. आणि एफ टी ई. कारण की इन कॅम्पस डी एस एस, अ मोस्ट ऑफ डी एस एस प्रिपेर पाहिजे. डी एस ए वरच क्वेश्चन येत.
हाव.
हम्म जाऊदे आता मी बी करतो तर डी एस सी बी एस सी मले करावचं लागतंय मी ना इंजिनिअरिंग घेऊन आता फस तवरालो आता पस्तावून काय फायदा नाय.
बरं हा ठीक आहे हा.